हॅलो हॅलो हॅलो हा बोल आला आतशी आला
बर बर
ते अ गेले होते असेच गल्लीमध्ये फिरायला गल्लीत
गल्लीत फिरायला आ
हां हा
ह झाले का चहा पाणी
झाले ना
चहा पाणी झाली का
झाली
काय म्हण माझी नाही मी आता टाकते नवीन हा का याच्यात आवाजच कोण येतो कोण डबल टिबल नंतर येतं ना
हो
हम्म हम्म चोरी बी तिकडे जाऊन बसली
आवाज द्या स्वराला
तिकडे मोठ्या घरी नदी
आवाज द्या ना
काय करायचं हे काय करायचं तुला
म तुलाच तेव्हाच वाटली का जाऊन बसली
हा
तूच तेव्हा बारातीकडे गेली
हम
मला वाटलं की काम असल म्हणून आवाज
तिथ काम नाही करत
नाही लावलं ना मी देवर ला आं
का शंकर नाही
चहा
चहा
जरा
मगं आता
पास करते ना
एक जाऊ कुठ घेत बसते कोमच्या
अद्रक मस्त अद्रक टाकून चाय काळी करते बाई.
हा कळवलं. रिकामा ऑडिओ
मी ना वांग्याच्या मिरच्याच्या पणं नळ्या आणल्या होत्या मामा
हां.
बर झालं.
ये चाय घ्यायला येते का चहा प्यायला?
हो ना ठेवा मी आलेच.
अरे बाई काय रिकामा ऑडिओ तुम्ही कोण चार चार बऱ्या फोन करायला तिला? लई बोला वाट याय ना नाही लवकर म्हणून.
अ.
लय बोला वाटल म्हणल तू येई ना नाही लवकर. म्हणून. हरी येई.
रिकामा ऑडिओ
सांगू नको त्यात काय समज चांभाराच्या..
कोनच्या?
चांबराच्या.
रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ रिकामा ऑडिओ किती मिनिटं लागले गं? ती येणार आहे देवा आताशी.
अहं हं.
हं.
हर घे. सुन ले.
काय म्हणती मामा कुठे आहे आमचे?
बशेल ना.
घरात?
हूं बाहेर हे.
हो का?
मायी आता एकच कॉल रिंग कोणाला करा कोण आता, रेखा बाईला करा काय कोण तुलाच करते जाऊ दे
कोण बोल र तुमसोबत?
कुड कोण?
अ हं म्हणजे त्या वोट वाल्या का ती संस्कृती
त्याच रेखा ताई.
हा का.
शेतात हे न त्या.
ह का.
हं!
हूं!
आई ग आज तर लय बोर झाले ग बई सारखं चालू च बाई कई कई महात लगे.
मा
बाई या कोमल मामीन, ब्लॉउज दिल का नाही निसतं नऊ वारी ही का कोणी एडीना
कोन कोमल आता?
आमची कोमल, कोमल आमची माझी.
अ का
हिराबाईची मामी नऊवारी दिली, आणि ब्लाऊज घरीच ठेवलं
कोणाची नऊवारी?
अगं हिंदवीला मोठी छोटी झाली न ती शंभीला दिली असं ती ना.
हो का हां मी फक्त खेळणं? नाही हो म्या नही पहिली
हा येईल अ ती न ती.
बस खाली नको
आता चहा प्यायचा टाइम हे
ये ना मंग.
खूप रोठया?
हो!
नको भाई दिदया काय? ब मा नाग लई चार मिनिटच राहिला थांब जरासं
काय म्हणती ती?
फोन दे वहिनी? क्लियरच आहे.
हो का.
हा.
रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ फोटो भोरा कुठ गेली?
बोरीपूड आहेई वाटत.
सरक तू कोन निगते? म्हणजे. बाघच हम् शॉपिंग काय च
सात मिनटं झाली अजून राहिली बाकी
खरे फन का आधिश मम्मी गेली काय होल क आधी म्हणे दोन तीन वर्ष येणारच नाही म
कोनते हा
म्हणलातकत येणार आहे आता येत नाही
हम बै आधिश मम्मी बोलते वाटत आता घरी गेलवर त्यांना मी तु सांगितलं नाही का
हभी
म रात्री आल त्यांतुय मम्मी मणे
आम मलकी काम आहे कसग कधी
काय म्हणती गय हा आम द कुडत काय मती
आणि मग मग म तथ काय म्हणली का न
कुड तीला काय म्हणे घरी ती दिवशी कोणाला
किच बायला
तुलकोण मणी
आणि मला येर म्हणरली म मैत्री माल म्हणत होती म्हणे म मी दिवस म्हणत होती
हम्म हम् मग हा म्हना सण मना तीन मनाचा ऋती ना
पृथ्वी ग पृथ्वी नाही म्हणे
काौंग
हनत काय आणि माय माहिती त बलात नाही का
क कहू ग आवडत नाही का तुला
कागं
ऐपोरी
नाही नाही म्हणते
नाही काण तुून थोडी करायची आ मला
पण काच आहेल
तुला थोडी करायचंय पण आम्हाला त करायचंय ना
पं कशाला आम्हाला होतो मग
आम्हाला तल करच आहे ना मग तू काय तू कायल विचार आम्ही हम् वर
आमचीिवी
जाग फिरी
आमची जादादी
म हा
हम्म पाहिलं का ग
दोन द्याला तिकडून तिकडून फिमई
हो तू दे राता अरे बा मार्तिक काय मग तला आता
ह
बबू बरीच हुशार मंग तू
महाउषारनी अन अिव
सरलं या लागत गडे विचारायला काय शिकवत्या म्हणणीला तिला विचाराात सरला विचारलाग काय काय शिकती तुम्ही असं शिकावत का
ल हुशार आहे म्हण पोरगी बोलायला ते आपण मग प्रिन्सिपल तर आहे ना
काय बोलतस का मण तर त माझ प्रिन्स बर म्हणे
जाती काशाल शाळेत
ह म
ल हुशार आहे बाबा तू
झाचालं झाचा किती मि
चाले ठेवते दहा मिनिटं अकरा मिनिटं झाली ग
बर बर
हा
अति हुशार मुळ झाले